हो हॅलो
हॅलो
हॅलो. हॅलो,
हा का
हा बोलाना ताई काय करताय तुम्ही? हो येतोय आवाज, काय, काय करता? जेवण वगैरे झालं जेवण झालं का? आवरली कामं घरातली? हम्म,, घरातली कामे आवरली, आताच का. आताच आवरलीत का, माझं, माझं चाललंय आताऽ पाऊस बाळाला, बाळाला वगैरे झोपवलं, मगऽ तेच चाललंय आपलं,, हं,, बाळ छोटंय. हेच, मग आपलं,, मग पाऊस पण चालू आहे असान, आमच्याकडे खूप पाऊसऽ चालू आहे सकाळपासून, पहाटे चार वाजेपासून
हो का, हो का, इकडे थोडा कमी आहे, रिमझिम.
मधी, मधी उघडला होता, आता जोरात चालू आहे दोन वाजेपासनं.
हो का, इकडे आता ऊन पडलंय, थोडा पाऊस चालू होता,
हा, ह् हं, ह्या वर्षी पाऊस खूप लेट नाही तर दरवर्षी लवकर असतो, शेतकरी लोकांची कामाची सुरुवात होती.
मागच्या वर्षी तर किती पाऊस, सहा सात महिने.
सहा महिने कम्प्लीट पाऊस होता मागच्या वर्षी. हम्,, शेतकरी लोकांची पेरणीची कामे ह्या वर्षी खूप लांबली गेली.
हो, इकडे तर, काही नाही पेरणी करून दिली आणि ऊन पडलं होतं. बरंच नुकसान झालं, मी जिकडे जॉब करते तिकडे. हम्म,, बरेचसे धान्य वाया गेलं त्यांचं.
अ नुकसान होऊन जाते ना, ते खराब होऊन जातं ना उन्हाने, त्याला
हो, आणि किड्या मुंगे खाऊन घेतात ना ते.
हां, किडा मुंगी पण खाऊन घेता, आणि कसं आणि अवेळी पाऊस जेव्हा पाहिजे पिकाला, तेव्हा पडत नाही असं पेरणीसाठी.
हो,
हम्म,
बस. बाकी?
बाकी काही नाही
हम्म्म, इकडे तर कडक ऊन पडलंय आता.
होय ना, हा हा.
आणी लगेच ऊन पडलं.
हा हा.
मी स्कूल मधून आले, तेव्हा पण त तिकडे पाऊस चालू होता, आणि येताना मग आपल्या इकडे आले ना, माझ्या घरी, तर इकडे ऊन होतं. हम्म,, सगळं चेंज होऊन जातं.
ह हम्म.
तुमच्या तिकडे मग तसंच पावसाचंच वातावरण पूर्ण थंड असेल ना आता.
आमच्याकडे खूप थंड वातावरण राहतं. पाऊस चालू आणि म ज्यावेळेस पाऊस उघडला त्या त्यावेळेस गरम हवा वातावरण
हा दमट वातावरण आता मागे किती चार पाच दिवस चालू होता.
खूप पाऊस तेव्हा खूप पूर वगैरे आलेल होता अ शाळाना पण सुट ट्टया दिल्या होत्या आमच्या आजूबाजूच्या परिस्थ
हो ना हा आम्हाला नव्हती सुट्टी कारण हा नाही इकडे सांगितलेली होती ढगफुटी पण मी जिकडे जॉब करते ना तिकडे त्या शाळांना नव्हते तिकडे कमी होता पाऊस. त्याच्यामुळे मग ते जावंच लागलं दोन दिवस इकडच्यांना सगळ्यांना सुट्टी होती दोन दिवस मी जिथे राहते तिकडे. पण मग आमची शाळा तिकडे तर तिकडे कमी पाऊस होता. मग तिकडे जावंच लागलं मला. आम्हाला नव्हती सुट्टी तिकडे.
तिकडे पाऊस नव्हता का जास्त?
नाही इतका नव्हता होता पण चालू होता कंटिन्यू पण इतका नव्हता इकडे आपल्याकडे जेवढा होता ना रात्रभर चालायचा सका सकाळी पण चालायचा तसा नव्हता तिकडे.
हम्म् इकडे इकडे कंटिन्यू दोन दिवस लागो पाठ चालू होता पाऊस.
हो हो.
आता पण तस सांगितलेले आहे आज उद्या तेच सांगितलेले हा.
ह ह थोडासा झाला पण पाहिजे आता.
ह आमच्या एरियात कसं इकडं जास्त पाऊस सुरुवात झाली का खूप थंड वातावरण तयार होतं खूप थंडी वगैरे वाजते असं
हा इकडे थोडस दमट वाता वातावरण हम्. अजून तर तस नीट झालेलाच नाही म्हणा पाऊस.
कस श शेतकरी पाऊस पडला तर शेतीच्या कामांना शेत लोकांना असं काम करायला पण उत्साही राहत आणि असं त्यांचं जीवनच सगळं शेतीवर अवलंबून असतं.
अवलंबून येते.
अं त्यांनी जर पिकवलं तर आपल्याला खायला भेटतं ना असं
हो काय करणार त्यांच्या हातात काहीच नसतं. त्यांना फक्त कष्ट करायचे आणि निसर्गावर अवलंबून राहायचं.
आणि त्यात शेतीमालाला पण त्यांच्या पाहिजे तितका भाव नसतो.
हो बरोबर आहे.
जिमान असं पार सारखं‌.
हा त्यांच्या मनासारखा भाव नाहीच भेटत त्यांना.
हम्म.
त्यांना बाकीच्यांच्या मनासारखा भाव देत घ्यावा लागतो. बाकीचे जस म्हण- -तील तस व्यापारी. मग ते त्यांचं कष्टाचं ते तेवढं चीज होतच नाही.
हां.
तरी करतात बिचारे.
हं.
हम्. हम्. तुमच्याकडे आहे का शेती?
आमची शेती बाहेर गावी य.
अच्छा. मग कसं जाऊन येेऊन करता का?
त ते आमच्या घरी म्हणजे अ- शेती करायला असं म्हणजे सासरे वगैरे ते शेती वगैरे नाही करत. आणि बाकीची स सगळे जॉबला येत मिस्टर पण म अस - दुकानामध्येच आहे.
अच्छा. हा हा.
ते पण असं अकाउंटेंट म्हणून, असं बिल व- शेती कणी करतच नाही आमच पण घरी दुकान व दुकान ए किराणा.
अच्छा. मग शेती कोण करत तुमची?
किती बा इकडेच आहे. दिंडोरी तालुक्यातच आहे आमची.
हा. हा आपण कोण करत ते? हं. असच. अच्छा दुसऱ्या हा दुसऱ्या लोकांना. हम्म.
पण मग ते काय आम्हाला प पीक- पीक काही देत नाही असं. ते करता ना त्याच्यामुळ.
हां.
हम्म.
बरोबर ए. ते पिकवता आणि तेच घेतात. हा. हा. मग तुम्ही जात असाल ना तिकडे पण?
आम्ही मी बघितलेलीच नाही अजून, दहा बारा वर्ष झाले अजून. पर्यंत नाही बघितली. इकडे दिंडोरी तालुक्यामध्ये उंबराळा.
हो का? उमराळे हां. उमराळेकडे- अ आमच्या पण काकांची शेती ए त्या साईड ला. हां. हं. हं. ते पण जात.
छोटे आणि एक मोठे.
हो का? हं नाही इतकं नाही माहित. पण आहेत त्यांची पण शेती क त्या बाजूला. आधी इकडेच होते आमचे- च्या गावाकडे माहेरी माझ्या. पण मग त्यांनी विकली आणि तिकडे घेतली.
हम्म. हम्म.
हम्. तिकडं तो आदिवासी एरिया येतो ना थोडासा? शेती. हा. हा. थोडं कमी रेटमध्ये भेटते.
आ आणि आपल्यांना नाही भेटत ना हो ती.
हा. नाही पण ती आधी घेतलेली ए ना? बरीच बरीच. वर्षांपूर्वी. तेव्हा कदाचित भेटत असेल तेव्हा घेतलेली ए ती. त्यांचे कोणी ओळखीचे होते. तिकडे, मग ते तस घेतली होती, आता रूल चेंज झाले ना.
अस काय रूल चेंज झालेत.
हम्म आता मी भेटत शेती आणि आश्या हेच्यामुळे तर अजून भाव वाढून
हो ना काय खूप म्हणजे प्रत प्रत्येक गोष्टीची सोन्याची भाव बघा ना त्यावेेळेसच्या काळामध्ये किती किती भाव होते आणि आता किती वाढले
हो आपल्या आवाक्या बाहेरच गेलेलं आहे सगळ्यांच
हम्म फक्त शेतकरी शेत शेत तरीच म्हणतो माझ्या मालालाच हमी भाव नाही फक्त
हा मग ते तर आहेच हा बाकी सगळ्यांना भाव आहे फक्त शेतीमालाला नाहीये बाकी त्यांच्या पावडरींना पण भाव आहे जास्त पावडर काय खत त्यांना आहे पण मालाला भाव नाही त्याच्यामुळे त्यांना ते सगळं भेटत नाही पण तरी करतात ते बिचारे त्यांचं सगळं जीवनच त्याच्यावर तर ते तरी काय करतील
हो ना..
हम्म..
आता काय ते आता ते झोपतय बाळ झोपवलं उठलं होत..
अच्छा!
हम्म.. झोपतंय हा हा.. बाळ हा फोन बंद करू नका पण
नाही नाही.. हो हो.. चालूच आहे. अजून काय म्हणता?
काही नाही. अजून हेच, आपलं आता तुमच्याकडे लाईट जाती का संध्याकाळी?
अ लाईट जाते थोडा वेळ. पण घरात इन्व्हर्टर आहे त्याच्यामुळे ते कधी लक्षात पण येत नाही
अ हा आमच्याकडे पण आठ दहा दिवस बघा संध्याकाळी गेली का सात ला तर अकरालाच येते रात्रीचे
हो का? अशी संध्याकाळी..
हम्.. चार दिवस भरला आज. संध्याकाळी जातेत, नेमकी स्वयंपाकाची गर गर्दी तेव्हाच
रात्री न को जायला हा नको जायला
हम्म.. कस छोट मुलं असलं घरामध्ये मग ते रडत. ह सगळीकडे स सगळीकडे. केले अहो त्यांनी शेड्यूल सगळीकडे आप आपल्या असं कुठेच नाही का कोणीच म्हणत नाही का आमच्याकडे जात नाही म्हणे जातच म्हणे
अच्छा नाही इकडे जाते पण थोडा वेळच जाते. आणि हा कसा शहरी एरिया येतो ना जरा.
हा.
त्याच्यामुळे मग थोडा वेळ जाते, आणि लगेच येते.
हा आमचा इकडचा एरिया असं काही खेडेगाव वाटतच नाही एकदम आम्हाला नाशिक पण जवळ आहे.
हा नाशिक तर जवळचे तुमाला तिकडे? हम्म, पण तरी नको जायला ना तिकडे मग नाशिकला. आणि इतका वेळ म्हटल्यावर खूपच झाली ती. खूप जास्त वेळ झाला ना तो. हम् इकडे जाते थोडी प दहा पंधरा मिनिट जाते जास्तीत जास्त. किंवा शनिवारी जाते. शनिवारी मग जाते तीन चार तास.
हम हम.
पण मग त्याचं काही नाही वाटत, दुपारी जाते ती तीन साडेतीन पर्यंत येऊन जाते. किंवा जास्तीत जास्त पाच वाजेपर्यंत येते.
हम, शनिवारी बहुतेक दिवसभर लाईटच नसते.
हो, ते मेंटेनन्सचं काम असतं ना त्यांचं.
हम.
झाले दहा मिनिट?
हो.
हॅलो.
हा ब बोल ना कर करते बंद मी हा.
हो हो चालेल.
कोण माहि होती? ह